स ये रात्री बापरे. जा होते आता काही नाही बोलत मी.
काय रात्री.
काहि.
हम् हम्.
रात्री बरं म्हटलं कॉल लागतात.
हम. कस मग नेटवर्क असतं ना मग.
मग तुझी लाडकी बहीण आली ना.
नाही ग बाई नाही आली, ना ग बाई बघून घेतलं, चेक करून.
ह काजी कशी नाही आली, माझी आली, तुझी नाही आली.
आता मग लागत असेल, भेट काय झालं तिथं. हम् माझी आली सजने आली, त्याच्यामध्ये काय झालं एवढं.
ह मग यायला पाहिजे ना मग.
हा एक वेळेस नाही, का एक दिवस उशी राहली होते, मग या वेळेस बी- तेच असल म्हणजे एकद उशीिरा येईल.
हम् बरोबर आहे आणि जर नाही, चालेल तर मग काय करू शक-
नाही असं भी तुझा पत्ता साखरीचा आहे, माझा पत्ता डो्या-
हा मग साखरेवाल्यांपर्यंत लवकर पोचते का.
कायम तसं ब असू शकत काय ते.
माझा साखरेचा पत्ता हे.
कोणी सांगलं होता.
कशाला.
नाही तु साखरवरून केलं तर ब असं करून
मी व्हेरीिफिकेशन साखरेच्या व्यक्तीकडनं केलेली आहे बाकी ऍड्रेस जो आहे तो माझा इकडच डोळ्याचा
हम्म काय माह ना
हम्
माझता मोबाईल चांगला तर गरम लागतोय
काय झालं असेल ना त्याला
ये हॉटस्पॉट दिडल होतं ना मम्मीला. तेचा गरमवून जात होतो.
हो हो. मम्मीच्या ऑफिसचं वायफाय चालतं का नाही चालतं काय नाही
काय मात ते कोण काय आहे त्याच पासवर्ड काय नाही तेच फक्त ते कम्प्युटर लागलंय बस तेवढंच बाकी कोण युज करत नाही करत काहीच माहितीय नाही
कम्प्युटर वर न्ह क्यू आर कोड काढून घ्यायचा स्कॅन करून घ्यायच ना हे काढतायत क्युू आर कोड
हम्म त्यांचे पाच साहेबी बसले जातात कोण जातात तिथं
मई मम्मी कोणी ने राहियला का तेव्हा करून घ्यायचं शिकवून द्यायचं
हम्म ते मग मीला इथ मोबाईल मधलं अशी कॉलला ते येत नाही
त येऊनातता बरोबरती ना
ह ह ह ह् हम का बर दुपारी केला तर मम्मीने कॉल
मला का
हम्म काही नाही काही नाही करत ते मम्मी
हा विचार बर तो फारी बोललीचा नाही
हा मग तू बोलली असेल ते मग मी थोडी केलं असेल
पर केला ना
हम्म मी निश शिकवून दिला होता तस बाकी काय माहित ना हा माझी तर उद्या सकाळची शाळा
त च उदस शुक्रवार
ह
चांगली गोष्ट आहे
हम्म असतात खाली जो खाली झोपायच तर झोप येणार नाही लवकर वते तर येऊन जाते व तिथं नव राहातता येऊन जातेथं घरात गरम गरम सगळं गरमेच ये जॉब पण
पडणार ना
काय नाही ग बाई चांगला पाऊस पडला पण ते गर काही नाही तसं तस गरम लागतय
बाहेरचते तेवढं थंड वाटतंय बाहेर झोपला वेपला तर थंडीच वाज
तुम्हाला तर सांगते य तेे फॅनला अजून एक दांडी वाढवून घ्या थोडासा फॅन खाली करून घ्या असं.
हा कोण ब ते साधं ते फॅनची ती डब्बी असते ना काय म्हणतात तिला काय मा. तेी ड्बी
ती पण कोणी आण नाही
काय कोणी कोणीच काय आणन
हम्म मम्मीला बी आठवन राहत पण मन टा मला विीसवर पहून जात
सगळ्यांना सगळ्या गोष्टीचा व्यसर बनून जातो
हम्म
मग अजून काय म्हणत होते साखरेवर
काय म्हणत होती काही नाही बी वस पाऊस कसा चालेल काय चालू इकडं नाही तिकडं नाही गरम होतय असं तस
त्यांच्याकडे तर खूप पाऊस आहे ना
ह मग काल माझा परवा बोलण झाला ना
हम्
ह दन काल नाही जा नाव मज
मग परवाचा पाऊस होता आ मला तर सांगत होते आमच्याकडे खूप पाऊस आहे थंडी वाजून राहिली कोदडी ओढून झोपली आहे
परवाने होता कालबिल असेल
पा पूर्
हम् काय नाही त परवाल बोलली त म तर परवा ते पण रात्रीचं
ते क्रीम वापरताय का नाही वापरतायेत तुम्ही
ह्ी तगपरतेे
ह का फरक बिरक जाणवतोय का काय नाही जा दे मला तरी देऊन द्यायचंला फरक नाही वाटत
तुला तकाय तिंगस म पि ना म तुला नेराणाररमणे
हा मग तूच सांगत होते ना राहू द्या असं
तु म्हाला वाटलं फरक जाणवेल
ह ह तो काय असा एकदम जाणवतो का
घड्या काय म तू लावतो का नाही लावतो
फरक तुला वाटत नाही पण आम्हाला वाटत होत ज कि ते सावळाचे रजाच होत होत आता देव पररात दिसतो एक तर
ह
किती स्वच्छ दिसतो आताचे पहिले तर कसं कुठे कुठे असं हो ते काय म्हणतात ब्लॅक हेड्स वगैरे व्हाईट हेड्स वगैरे असे अटकलेले दिसायचे
का कात हो
सडडे पण बऱ्यापैकी कोणाचे
मुलांची गॅर लावलेली आम्हाला
अे घयच
हम्म यश मंग हवद ना ग
हुशार असतात का तुमच्याकडचे मुलं सैनिकी शाळेचे
ह असं आहे न की शाळेचे तर हुशार आहेत पण उर्दू शाळेचे काही नाही
काबर सैनिक शायजड
ते चांगलं चांगल्या मुलांना भरती केली आता चांगले पाटेील लोक आपले आदिवासी काही नाही दहावीस टक्के असतील बस
कोठ्यामध्येतात
हम्
पोट्यामधून भरतात म्हटलं त
आपले आदिवासी काय बोलत नाही पण येत तर थोडं पार त्यांना बी
त्यांच्यामध्ये आत्मविश्वास कमी असतो त्याच्यामुळे बोलत नाही ते आत्मविश्वास त्यांचा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात तसे शिक्षकांना
आणि दुसरे मुलं मग चांगलेच बोलता नाही बी येतता तरी पण हम्म तरी पण चांगलं बोलत ते
शिक्षक लोक पण तशा मुलांकडे लक्ष द्यायचं सोडून जे बोलतात त्यांच्याकडेच लक्ष देत
हम्म.
सस्त
तोफाना किती चालतो बईन त्यांचा.
सगळंच आगावू पणा करतात वय स त्यांचं ते आगावू पणा पण मग कध करतील आगावू पण ना, म्हाताऱ्याहून.
तस सगळे नसतात तसं आम् माझेथ ह् चार पा सहावीचे वर्ग आहे दोन चांगले राहता आणि दोन य तर एकदमच जागा पणा कर
तसे तर वर्ग टाकलेले असतात ना अ ब पड तुकड्या काबड टाकलेले आहेत मग त्याच्यासाठी तर टाकलेले आहेत
पण मग ते दोन तुकड्या चांगले शांत बसतात. चांगले ऐकून घेता चांगलं लिहून घेता. अम्म दोघंच वर्ग बाकी दोघं वर्ग म्हगे काय नाही तेवढा आग्गावू पणा कं घुसुन जातो.
हम्म.
माझं तर कम्प्युटरच स्टँड स तोडून टाकलं होत.
कसलच काय?
कमप्युटरच
बसायला लावायचं ना, मग तीथ शिक्षकांन
मी पण कस बसायचं त्या स्टँडस मोडून गेल ना, डायरेक ते आता कायतरी लावून चिटकावं लागेल तेव्हाच. सोम्मारी बघू आता चिटकन बिटकन देऊ. आणि देऊ मंग ते कम्प्युटरला मध्ये बॉक्स मध्ये ठेवून. असा बी त्याचा स्टॅड नीसत पडतच राहत पडतच राहत.
हम
काय नाही ते तिकडच लॅब मधले ठेवून दिलेले, कम्प्युटर ते काही कामाचे नाही काय नाही. बिना कामचे ठेवून दिले मंग त्यांना धक्का लागतोच ना मुलांचा.
बर बरं
हम्म.
किती कम्पुटर हेत तुमच्याकडे?
आमचे टोटल अकरा आहे बाकी मग एक्स्ट्रा तीन ठेवलेले आहेते.
तीन ठेवलेले आहेत का तुमचे?
हम्म.
ह पण मग एका वर्गात किती विद्यार्थी असतात?
एका वर्गात पंचेचाळीस.
म अकरा कम्प्युटर कुठे बाग.
कुठज नाही आत्ता त्यांना खालीच बसावं लागत.
हो एका कम्प्युटरला दोन, दोन जण दिले तरी पण नाही पुरत.
नाही पुरत. म्हणून ते शांत मोल हे त्यांना बसून द्यायचं दोन दोन करून. दोन झन करून बसा भो पुढच्या, वेळेस म बाकी दुसऱ्यांचा नंबर राहील
एके
अ.
किती तास च असत लेक्चर असत म्हटलं हे?
त्यांच चाळीस मिनिटाचा असतो.
अच् हा चाळीस मिनटात पाहिजे
अम् हा
एवढे चाळीस त्यांना चाळीस मिळतात कसं काय? वीस विद्यार्थी बसतात त अर्धा तास.
अ म्हणून मंग थोडा वेळ यांना. थोडा वेळ त्यांना असं करून म्हणजे, एका एका पिरियड ला दोन दोन करून बसून द्यायचं मग दोन जण कसं दोघ जण चालून घेतता मिळून मिसळून मग दुसऱ्या पिरयड ला ना दुसरे वीस जण बसून जाता. वीस जनी थोडा वेळ.
ति रेखाचा भाचा भेटतो का काई नई?
हा त्याला काल पै परवा पैसे लागणार होते पण माजवड कमी पैसे ते त्याला तेवढंच दन म्हटलं जाव मी पुढच्या वेळेस आणला आता तू लवकर सांगितलं पण नाही म्हंटलं एक दिवसच अगोदर
हो
हम बरोबर बुधवारच्या दिवशी माहिक ना गुरुवारची दुसरी शाळा म्हणतात काल तरी मेंटले असते आज घेऊन आले असते म्हंटलं
किती पैसे सांगत